हा येतोय.
हो हो हो जो डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला ह यावेळेला हा काय म्हणता झाली उद्याची तयारी योगा डे वगैरे करतात की नाही तुम्ही योगा वगैरे काही
नाही नाही इकड काहीच नसतं शाळेत असत नक्कीच शाळेचे दिवस ते तवाच असायचं
तेव्हा करायची तेचच त्यांना महिलांना म्हणजे कसं जास्त करून सकाळचा वेळ कवा ऑफिस हे ते मुलांची शाळा.
हा ना आणि आपलं करायचं म्हटलं की आपल्याला टाईंबच नसतो. कुठल्या गोष्टीसाठी
ते असं आपण बोलतो पण आपण काढू शक स्वतःसाठी एकटंच तरी काढू शकतो ना असं. म्हणजे दुपारच्या वेळेला किंवा अस तुम्हाला योग म्हणजे तर उद्या योगा इथेच योगा दिवस आहे म्हटलं काही माहिती असेल योगाची. घरे
नाही असं शाळेत होतं तो ना त्या टायमिंगला करायचो फक्त आम्ही परत कसं जास्त त्या इंटरेस्ट ठेवला नाही कधी. आणि आता तर करायचंच नाही ना आता असं काय हम
हो नाही म्हणजे कस थोडंफार आताच्या ह्याच्यामध्ये बघा खूप क्रेज योगाचे क्लासेस वगैरे हो म्हणजे टीव्ही वर सुद्धा ऑनलाईन सुद्धा योगाचे क्लास घेतले जातात, फोनवर एक तास वगैरे असा कारण बऱ्याच जणांना ना असं स्वतःसाठी वेळ अस कोणी स्वतःहून काढतच नाही. हो, त्याच्यामुळे किती आजार पण आजार वगैरे जडले शरीराला, सुस्त झाले सगळे लोकं म्हणजे
हो ना. पहिल्या पहिल्या काळातल्या आजी वगैरे असायच्या ना, ज्या शिकलेल्या वगैरे त्या न चुकता त्या दररोज पाच सहाच्या दरम्यान करतात.
हो आणि बघा सकाळी फिरायला जाणं किंवा पूर्वीच्या बाया ते जात वगैरे व त्यांच व म्हणजे त्यांना काही करायची गरजच नाही त्यांचा व्यायाम आपोआप होऊन जायचा सगळ्या गोष्टीमध्ये. जातं, दळण. ह कारण पाणी आणं न, लांब लांबून विहिरी वरून पाणी आणणं, कपडे धुणं किंवा असं हे या सगळ्या फरशी पुसणं हे सुद्धा एक योगाचाच प्रकार आहे ना. आता कुठे काय करत फरशी पुसायला पण मॉब आलेत आणि कपडे धुवायला मशीन आले सगळे हे, जसं जसं वेळेनुसार सगळे हे गोष्टी ब पडत गेले आणि आजार पण चालू झालं मग ते गुडघे दुखा हे दुखा ते चालूच असतं मग.
हा ना.
वजन वाढवणे, वजन वाढ नाही हे सगळ्या गोष्टी आणि मग कसं थोडा वेळ हम्म.
सगळ्यांना असं वाटतं की आता हा बाबा आमही वय झालं आता आमचं. आम्हाला होईना झाले वगैरे पण तसं नसतयं ते बसून बसून ते सू त्यात पूर्णपणे त्यांचं म्हणणं हा आता सुना आलेता आता काही कराय नको को मग सूना कर
आल्या मला कोणी बोलत मला काही गरज नाही मला काही गरज नाही मी का करू हे सगळं स आणि खाण पिणं पण कसं बाळ खूप झालं आहे ना ओ म्हणजे व्य आसं पौष्ट ठिकाण वगैरे काही झा आहेच नाही आता सगळं भेसळ वगैरे असते
चच खायला बघतात.
बाहेरच खायला बघतात फक्त एकटच काय सा काही आपण फिरायला गेलो थोडं फ्रेश वातावरणामध्ये फिरून आलो तर तेवढीच एनर्जी दिवसभर टिकते मस्त चांगलं वाटत ते थोडेसे प्राणायम केला कपल भात्ती केली किंवा अनुलोम विलोम वगैरे केलं तर तेवढं हा ठीक आहे ना आपलं म्हणजे थोडी तरी शरीराला ऊर्जा आपण ठेवायला पाहिजे नाही तर कसं होतं ना थोडं काम केलं का गळून जातं आणि बसून राहतात मग
हो ना नाही होत आणि मी आता तर आसं म्हण जे वातावरण होतय ना त्यामुळ तर काहीच करू वाटत
तेच त थकल्यासार लगेच थकतात लगेच थकतात मुलं सुद्धा खेळायला जात नाही काही नाही बसून राहतात तर ते खेळणं पण एक म्हणजे त्यांच्यासाठी शरीराला व्यायाम च ते सायकलिंग, स्विमिंग वगैरे आस सगळ्या गोष्टी
हा ना पहिले जी मुले खेळायची वगैरे आताची काय आले की मोबाईल वगैरे घेऊन बसतात पण जरा जरी बाहेर गेल ना तरी बर वाटतं.
तेच बाहेर पहिले कसं महिन्या म्हणजे अंगण असायची ना आणि मुलं पण खेळायला असायची भरपूर शाळेत तुन आल्यानंतर काय काम मस्त खेळायचं दीड दोन तास आणि जेवण करायचं छानपैकी आ कुठे काय होत काहीच नाही करत ते आले की आपला एक कोपरा धरून बसून जातो मोबाईल घेऊन काय का म्हणजे एकमेकांशी खेळणं नाही भेटणं नाही बोलणं नाही काहीच चला.
तेच ना.
ह बाहेर कुठे फिरणार नाही बाहेर गेलं तर बस. काहीतरी खाऊन यायचं, हो गायचच आपल.
हो गेले तर बाहेर. कषासाठी आई. दे मला खावानच एवढच गोष्टी साठी बाहेर जातात, नाही तर अशी जातच नाही.
नाहीत कोणा कोणाच फक्त यो हा योगा दिवस आहे, म्हणून तेवढ्या पूर्ता करतात म बा बारे म्हणत. तर बाकीचे दिवसत.
तसेच आणि आता कोण जास्त करतच नाही. हा असे म्हणजे जे जास्त शिकलेली वगैरे किंवा जे करतात वगैरे. हा ते करतात बघा. कंपलसरी त्यांचा असतंय. दररोज सकाळच असतंयच कंपल्सरी. हा आणि जे जास्त आपल्या शरीराची, काळजी वगैरे पण घेतात. ना. ते पण बरेच जण करतात.
हो कायकच कसं डेली रुटीन असतं ते. केल्याशिवाय त्यांना म्हणजेच बरच नाही वाटत, आणि घरी म्हणजे. सकाळी निघाले थोडे फिरले ग्राउंड वर, व गप्पा मारल्या इकडे तिकडे मन शांत केलं तेवडं कस. आहे ना रात्री वगैरे थोडं ओ मकार मेडिटेश अन ह्या सगळ्या गोष्ट करायला पाहिजे तेवढंच कसं आपण दिवसभरच डोक्यात खूप सारे इकडच्या, तिकडच्या, खूप गोष्टी असतात. एक थोडं म मन शांत ठेवायला मेडिटेशन वगैरे कसं रात्री झोपताना थोडा वेळ किंवा आता मोबाईल वर पण बघा त्याची धुून वगैरे लावून आपण शांत असं बसू शकतो, आपल्या श्वासावर नियंत्रण पण येतं.
हा ना आता ते स्वामींच वगैरे निघाले त्याच्यामुळे जरा त्यात पण आहे बघा. त्या मग बऱ्यापैकी जरी. यायला लागलय बायकांच्या समोर.
हम्म करत तेच मनशांतीसाठी.
साठीे. त्यातून जरा त्यांना शांत. ते वगैरे भेटते.
उपकार वगैरेच पण मुलांकडून करून घेतलं पाहिजे ओंग कार कसं त्या. मोबाईल मधून थोड तरी निघतील बाहेर.
तस शाळेत नी दररोज व्हायला पाहिजे. सकाळचा जो परिपाठ होतो ना,
हो हो हो ना आधी व्हायचे बघा श्लोक. वगैरे सगळे शाळेमध्ये घेतले जायचे. आता काय कुठे काय नाही. हा.
आमच्या इकडे खेडेगावात असतय बघा अ आता सोमवार पासून बघा चालू होईल. अ पावसाळा चालू झाला की मग बंद होत मग परत हिवाळ्यात चालू होत. शनिवार च आमच्या त असत शाळेत.
हो ना चांगले आता कशी ते मला वाटत ते बसतात पण ना बैठक. किला वगैरे स्वामींच्या बैठकीला वगैरे जातात बाया बऱ्याच ते तुमच्याकडे पण असते का बैठकीच
हो आमच्याकडे पण असते मटात वगैरे असते.
हम्म चांगलंय तेवढेच म्हणजे. कसं संस्कृतीच संस्कृत च्या आपल्या मंत्र उच्च चार किंवा काय श्लोक वगैरे य ते मुलांना. त गर म्हणजे शिकतात पण आपले हे इकडचे कल्चर ज आहे ते ते भार बाहेरच्या देशामध्ये ते तिकडचे लोक करतात आवडीने आणि आपणच नाही करत असं. हो तच ह.
हो तसच होतय आणि आता तेस कस बऱ्यापैकी जना जना माहित आहे ना, ते बऱ्यापैकी करतात. म्हणजे एखाद्या शाळेत कस के कंटिन्यू असते मंग ते मुलांना कसा सवय झालेले असते ते केल्याशिवाय ते जॉब जात नाही बाहेर बी
हो हो हो ते आणि सवय घरात घरात वातावरण पण तस हवंयं ना सगळ्या गोष्टी आई वडील - - करत असले - - की मुलं आपआप करतात मग म्हणुन- - भाऊ बहीण सगळे म्हणजे असं - - कि आई नाही करत आहे वडील नाही करत तर मी का करू आपण त्याच पण असं तर - -
ते - -
हा अनुकरण अनुकरण करतात ते घरात जस - - वातावरण अस - -
हा तस राहायला बघतात आता आपल्याला शाळेत सांगित - - लेलं असत कि बाबा हा सकाळच येताना आई वडलांच्या पाय पड ते विचार करतात कि हा - - कस पडू पाया आईच्या कशी म्हणेल आई फर्स्ट टाईम पाया पडताना मग त्या वि चारांना ते पायाच पडत नाही.
हो. ते बघूनच शिकतात मुलं. पण घरातलं वातावरण म्हणजे मोठ्याने केलं की लहान त्याच बरोबर आणूकर - - ण कर. आता बघत ना आप - - े बर्याच असं बघताना दिसते छोटे छोटे मुलं इतके छान श्लोक बोलतात. बरेच ते सगळं करतात. आ - - पूर्ण अगदी अ अवघडतलं अवघड ते अगदी हनुमानचालीच पूर्ण तोंडी
हा आपल्याला येत नाही पण त्यांना एकदम पष्ट मध्ये येत. त म्हणजे काही काही शाळेत नी कस ना की शि शिकवतातच तशा टाईप मध्ये आणि ते असतचं कंटि - - त्यांच दरोज आता म चे मा झी वहिनी हैना तिची मुलगी त्यांची कंटिन्यू शाळेत असतं बघा दरोज- - तिला सगळं श्लोक येतात काय दोन ती किती वर्षाची माहिती का?
संस्कृत म्हणजे पाहिजेच. थोडे श्लोक सुभाषित वगैरे यायला पाहिजे कस हळूहळू ते बंद होत ह.
अयो म्हणलं माझे पाट नाहीत म्हणले - - पण हिचे सगळे पायट हाईत.
तेच ना ते करून घ्यायला पाहिजे. पालकांनी पण करून घ्यायला पाहिजे. छोटे आणि लहान वया तचं शिक- - नंत मोठे झाल्यावर काय शिक म्हणजे तेवढं हे नाही ते लहापनी जे पाठ केलं ते म्हणजे ल - - क्षात सगळ्या गोष्टी
हा तेच ना आणि लहान मुलं कसे तेच तेच बोलत राहतात कंटिन्यू तोंडात मग त्यामुळे त्यांना शिकणं शिकून पण निघतं त्यातून आणि नॉलेज वगैरे जरा बाहेर पण गेल्यानंतर तसं वेगळं वाटतं ना
हो.
त्या तर कोणाला इथंच नसतं ते गोष्ट आणि आपल्याला मग असं वे वाटत जर
हो हो खरंच आहे. चालेल त आपला वेळ झालं थँक्यू हा.